हा, हॅलो.
हा काय करतेय.
हा, हा मीच बोला लागले बोला.
आवरल काय.
आवरलं आवरलं तुझ.
होय आवरलं बघ आत्ता फ्री आले, म्हणल फोन करूया जरा.
बरं.
काय करालाय. पाऊ, पाऊस होता काय.
भरपुर आहे पाऊस इथं, तिथं
इथ पण आहे जरा, आता उघडलाय. म्हणजे असं कंटिन्यू नाहीे. असा येतो एक अर्धा तास म्हणजे दहा पंधरा मिनिटं पडतो आणि उतरतो. त्या खुप
हम्, इथं भरपूर आहे पाऊस. भरपूर म्हणजे अगदी बाहेर पडायला येत नाही, एवढा पाऊस.
हो, हं हा, एक मिनिट, हॅलो.
हम्म हा, हॅलो, बोला.
हा तेच कि, आमच्याकडे एवढा उघडतोय. आणि तेच कि
ॐ नम नम तुम्ही ह्याची रेसिपी सांगा म्हटलेला ना? काय?
कसली ओ?
ते काय ते, टॉमॅटो सूपची.
हा हा सांगा कि.
केलाय काय मग टॉमॅटो सूप?
नाही नाही केली, तुम्ही नाही सांगीतला ना अजून.
हं मला वाटलं तुम्ही फक्त विचारला आणि परत काय राहिलं बोलायचं म्हणून म्हणलं
हा हा नाही विचारते आवो राहिलं की आपला अर्धवटच झालं की बोलणं, पूर्ण झालच नाही कि त्या विषयावर.
हा हा हम्म टोमॅटो सूप करायचं म्हणजे आताला आता ह्या सीझन मध्ये छान वाटतय ना.
हो होय असं गरम गरम होय गरम गरम प्यायला भारी वाटतंय.
पण चांगलं, घरातल्या घरात हेल्दी.
हो होय
हम्
कसं करायचं असतंय?
पाव केजी टॉमॅटो घ्यायचा.
हा.
एक कांदा आणि थोडी चिरलेली कोथंबीर आणि पाव कप घट्टरी
दही घट्ट, म्हणजे आपण बाहेरचं आणायचं काय घरातलं शायचं चालतंय.
शाहीच नाही साध दही घ्यायचं.
साधं दही
साधं साधं दही, म्हणजे काल रात्री लावलेला आज घेत चालतं.
हा हा.
अ शाहीचं दही नाही घ्यायचं. आणि मिरीपूड आणि मीठ.
हा हा
हम् बाकी नाही काय घ्यायचे हां. आता करायचं कसं माहिती काय? तर टोमॅटो कांदा बारीक चिरून घ्यायचा अगदी हम्म.
हा हा.
आणि आणि आपण एक कुकरची शिट्टी पण देऊ शकतो त्याला ते चिरून.
चिरून काय? हा हा पाणी घालून जरासं थोडं.
थोडसं पाणी घालायचं आणि शिट्टी करून घ्यायची. हा आणि पाच एकाच एक दोन चिटीमध्ये ते बास होते. म्हणजे मऊ होते अगदी हे होते.
हा.
आणि नंतर आपण काय करायचं, जाळी असते ना आपली?
हा.
पुरणाची जाळी वगैरे
हा, त्यातन ते सगळं गाळून घ्यायचं अस स्मॅश करून स्मॅश करून.
हा,
म्हणजे बारीक अस हातानं असं करून किंवा वाटीनं करून घ्या. हम्, ते काढून घ्यायचं.
हा हा,
हा, आणि त्यात दही घ्यायचं. दही घालून जरा बीटर न करायचं किंवा मिक्सर ला दही काढून घ्यायचं असं.
हा हा, मिक्सरला फिरवायचं दही नुसते फक्त दही.
हा हा, आणि आता थोडं मिश्रण घातलं तरी चालते आपली आता बायक. काढलेय ना आपण करून.
हा,
पूर्णाच्या जाळीतन काढलेलं आपण मिक्सरला म्हणजे. ते पण आणि हे म्हणजे हा, हा, ते दोन्ही घ्यायचं त्यात थोडस मिरेपूड घालायचं. च मीठ घालायचं आणि झालं. एवढंच आणि पाहिजे तर त्यात पाणी किती बघायचं ते तुम्हाला. किती पाहिजे ते चवीनुसार. मीठ आणि मिरीपूड घात घालायची हा, आणि कसं गरम. झाय किती गरम म्हणजे झाल्यावर ते कळतय तुम्हाला टेस्ट कळतयच की, आता.
हा हा,
हम्म, आणि वरण कोथिंबीर घालून द्यायस हा झालंच. म्हणजे त्यात दुसरं काय नसतं ऍड हा हम्म
कमी साहित्यामध्ये कमी वेळेत होणार आहेत.
हा, आणि लगेच झटकीपट आणि मुलांना पण आवडते लगेच. हा, आणि जर तुम्हाला पाहिजे असेल. तर त्यात आपण थोड्याे मजे न्यूडल्स.
हा,
नूडल्स कस होतेय ते मैद्याच असल्यामुळे आपण हे करतोय ना. आपण साध्या आपल्या शेवया घरातल्या जाई.
हा,
साध्या शेवया रव्याचे असतात की, त्या जरा पाण्यात न उकळून काढायच्या हा, आणि त्या सोप मध्ये घालायच. म्हणजे मुलांना काय वाटतं हे नूडल्सच आहेत. असं वाटत हम्म, तस करायचं.
हा, म्हणजे मुलांना पण ते नुडल्स.
हा, सूप आपल्याला काय तर नवीन केलंय आईन घरात असं होतं. हम्म, आणि पालकच पण असंच करायचं पालक. त पण सुप करायला एकदम सोप आहे. हम्म, आपली एक दोन जुड्या घ्याय हा, पालकच्या दोन जुड्या. त्याघ्याच्या हम्म,
हा,
हा, खरं ह्यात फक्त काय आलं लसूण पेस्ट.
हा,
हा आणि अ, आणि एक लिंबू ह्याच्यात फक्त जास्त ऍड करायच.
होय.
हं.
कसं करायचं? जरा सांगता काय थोडक्यात जरासं? म्हण
हं सांगते की सांगते. पालक आपण धुवून घ्यायचा, चिरून घ्यायचा आणि हे कांदा, लसूण, आणि टोमॅटो, आणि आलं ते पेस्ट असते ना, ते सगळं आपण की नाही सगळंच कुकरला लावायचं. एकत्रच करून. नाहीतर वेगवेगळे लावलं तरी चालते. नाही वेगवेगळ लावलं तरी चालेल. आणि आपण आता टोमॅटोच कस सूप आपण अ म्हणजे वेगळं आपण केलं ना अस स्मॅश करून, खर पालक तस होत नाही स्मॅश. म पालक आपल्याला मिक्सरला लावायला लागतय.
हा.
हां. पालक मिक्सर ला लावून आपण‌ पेस्ट करायची आणि मग चाळणीतन गाळून घ्यायचं.
हा आणि दही हॅलो,
हा.
दही कधी घालायचं त्यामध्ये? मिक्सरला म्हणजे पालक ब हे करतानाच.
हा दही, हा दही पण आपण नंतर मिक्सरला करून घ्यायचंय. हं. आणि मग काय करायचं? परत हे सगळं हलवायचं एक सारखं, एकत्र.
हा.
त्यात आपल्याला किती पाहिजे तेवढं पाणी घालायचं. म्हणजे सूप कसं असेल थोडस घट आणि थोडस हे म्हणजे टेक्चर अस कस या ला पाहिजे हा. जरा असं जाडसर असं यायला पाहिजे ना. तसं. म्हणजे पातळ पण पाहिजे आणि हा जरा असं घट्ट अस दिसायला पण पाहिजे. मग तेवढं पाणी घालायचं. मिरीपूड घालायचं, मीठ घालायचं. आणि आपण कोथंबीर आणि घालायची. आणि जरा अस लिंबू रस कसा म्हणजे टेस्ट बघून घालायचं ते. कारण आपण टोमॅटो पण घातलेला असते ना.
हां हां.
हा मग त्यात टेस्ट बघून कि नी मगच अ लिंबू पिळायचा. म्हणजे तो किती आपण पिळू शकतो? अर्धा पण पिळू शकतो किंवा एखादी फोड पण पिळू शकतोय.
हा म्हणजे आपल्या ह्याच्यानुसार काय?
हा आपल्याला चवीनुसार. आप आपण जरास आधी चव टेस्ट करून बघायची. म किती आहे ते बघून करायची. हं, छान लागते.
त आंबट लागणारच ना ते.
हा म्हणूनच. म्हणूनच ते बघूनच काय कारण पालक कस असत पालक सगळं वढून घेते. म्हणजे
हा.
काही पण असले लगेच ऍब्झॉर्ब करते पालकमध्ये. म्हणजे आंबट टेस्ट आहे म्हणा, तखट त मीठ काय असेल ते पालक लगेच. हे करते ओढून घेत म्हणून पालकच घरगटा पण चांगलं लागत माहिती काय. तुम्ही करताय की, घरगट हं ह, हा,
आमच्यात असते दर शनिवारी गरगट असतात.
जरा सांगता मग कसं करताय मी पण लिहून घेते. आमच्या तिथं कोुणीच खात नाही पण मला आवडते.
होय एक पालकची जुडी आणायची ती चांगली स निवडायची चांगली. चांगलं पानं पाणी घ्यायची त्याची. आणि चांगलं स्वच्छ पाण्याने धुवायची दोन तीनदा म्हणजे त्याला जर असं माती वगैरे लागलेली असत ना मग ते सगळं क्लीन. ह्याला पाहिल व्यवस्थित ते व्यवस्थित दोन तीन. घ्यायची ते मग एकदम बारीक चिरायचा का पालकतो.
बरं.
हॅलो हा बारीक एकदम चिरायचा मग चिरून झाल्यानंतर एका पा ''--'' एका आम्ही कुकरलाच लावतोय ना डायरेक्ट कुकरच्या ए ''--'' त्या भांड्या आप आपला डबा असतो ना त्यामध्ये ती भाजी घालायची. त्यामध्ये तुरडा डाळ घालायची. आणि शेकदाणे घालायच आणि. हा दोन्ही एकत्र तुरडा डाळ आणि शेंगदाणे कच्चे शेंगदाणे काढायचे ना ते आपण शिट्टे देणार ना त्याला तीन. तीन चार शिट्या करून घ्यायच्या. चार शिट्ट्या करून घ्यायच्या आणि बारीक आणि थोडा वेळ जरास बारीक. बारीक करायचा गॅस आणि मग बारीक करून मी'' पाच मिनिट ठेवायचं नंतर बंद करायचा म्हणजे ते चांगलं शिजत ना.
हम हम.
बाकी. शिजल्यानंतर मग ते अ ते शिजल्यानंतर काढून घ्यायचं तो डब्बा कुकर मधन आणि. त रवी रवीना ना चांगलं घुसळायचं. ळायचं एक सारखं घुसवून घ्यायचं लय वेळ म्हणजे ते दोन्ही एकसारख. त डाळ आणि अ भाजी एकसारखी व्यायला पाहिजे एक संघ व्यायला.
हा, असं घट्ट जाडसर व्हायला पाहिजे हा.
हा, घ्यायला पाहिजे मग ते एका टिचक्यामध्ये. काढायचं ते आपण घसळलेलं असे ते अ पालकच आणि हिच. मिश्रण ते. एका पातील आणि त्या एखाद्या भांड्यामध्ये घ्यायचं. ज त्यामध्ये चटणी आपली. हे घालायचं शेंगदाणच कुट घालायच अल्ल लसूण.
तसच घालायची चटणी काही तेलात घालायची.
नाही तसच घालायचं त्यातच घालायचं आणि तिचं चांगलं शिजवून घ्यायचं. मीठ वगैरे घालून चांगलं शिजवून.
हा हम्म,
चांगलं एकदम. खळकळून उकळून घ्यायचं मग उकळून झाल्यानंतर कणी दुसऱ्या पातीलात कणीय. दोन तीन चमचे तेल घ्यायचं. त्यामध्ये जिर मोरी आणि जरा लसून जरा जास्त घालायचं लसूण खेचायचा आणि. घालायचा आणि हिंग हळद घालायची फोडणी करायची आणि त्या पटेल्यामध्ये वतायचे म्हणजे ते आपलं मिश्रण असते ना त्यामध्ये ते खोटे वतायचे जरा असं उकळायचं झालं घरगड बंद करायचं गॅस.
हो का करून बघते नक्की हिंग घालतात मला माहित नव्हतं का
आ हिंग पण घालतात. सांगितलेलं मी सूप करून बघते तुम्हाला कॉल करून सांगते मी पण सांगितलेलं गरफट
नक्की करते की आणि आणि एक म्हणायचं होतं का ते अम कशाच बरं हा तो मसाले बारीक विचारलेला ना तुम्ही?
हा ना हॅलो
हा मसाले भात एक तुम्ही विचारलेला की.
आ हा हा
कोथिंबीर कोथिंबीर कोथांबिरी नाही नाही तुम्ही करा फोन आणि एकदा मग मी आणि सांगते त्यात
बरं बरं चालतंय चालतंय.
तुम्ही करा थांबा जरा फोन ते मसाले भात कोथिबीरसरचा भात ना तोच म्हणलेला ना तुम्ही?
हा हा मग जो छान होतंय तो पण आवडला तर सांगा रेसिपी नंतर कॉल
सांगते सांगते फोन करा मग हा हा चालतंय बरं.
हा ठेवा.